हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा काय चाललंय.
का नाही बघा आता जेवण वगैरे झालं तुमचं.
आताच शाळेत नेऊन जेवलो बघा.
होय हा ह हा. पाऊस का हाय तुमच्याकडं.
पाऊस चालय बघा एक तास झालं असं बारीक येतोय जातोय.
हो काय आमच्याकडे पण काल पासून आता होता इतक्या दिवस ऊनच पडत हो. आता कालपासून जरा चाललेलं आहे.
हा आता हे पावसाळ्यात असच बघा.
सोमवारपासून नक्षत्र बदलणार आहे ना त्याच्यामुळं.
मग आता सोमारपासून पाऊस जास्त लागणार ना.
अ आता ते काय करतेय काय म्ह ते वाहन उुंदीरय म्हटलं काय करतेय काय म्ह लागला तर लाग. ते पण नाही पण.
असस हम्म हम्म.
आमच्याकड पण हाय आता सकाळच्याण बाहेर जायचं. काय नाही जेवढा थबोय तेवढा पडोय ब्बल त्याच्या.
हा म्हणजे एकदमच पडतोय जास्त.
होय होय.
हा हा. पावसान काय सुजत नाही पोरवं गेले सासूंच्यात.
हा हा हा हा. आमच्याकडे खरं नाही पाऊस असला तर माणसं बाहेर पडतात कामाला रोपच ते भाताचं होय आता पाऊस इतक्या दिवस नव्हता त्याच्यामुळे माणस घरातच होते आता कालपासून चाल झालाय आणि म आ ते रोगह ची रोपं लावा लागले त्याला कसं पाऊस लातोय लागतोय नाही
हा पावसातच ते लावाय लागते पाण्यातच
हा म्हणजे ते वाळतय तेला सारखं पण देतं ते पाणी तुंबून असं साठवून ठेवाय लागत नाही त्याच्यामुळे ते पावसातच लावाय लागते
हा हा
हम्म
बरं झालं की पिकासाठी चांगलं आहे म्हणायचं
होय शेतकऱ्यांसाठी भय चांगला आहे पाहिजेच नाही होय
आणि तुम्ही केला का पेरणीतन
पेरणी आमचं काही ह्या वर्षी नाही उसाचच होत आमचं थोडं नाचण्याचं आहेय मग त्याच काय रो पण असचण्याची क नाही छोटे आहेत अजून लहान आहेत
हा हां
आणि थोड्या दिवसाांनी येईल आ लावायला मग लावायचं
म्हणजे आधी एका ठिकाणी टाकायचं नंतर ती रोपो गेल्यावर नंतर ती लावायचं
लावायचं हा असं म्हणजे त्या जागेला क असं शेणकूट वगैरे ते काटक्या विटक्यारी जागा आधी फेटवायला लागते त्याशिय ते चांगलेच नाही जर असणार ते उकडायला येत नाही तर ते क डायरेक्ट जर पेरलं ते तर ते उकडत नाही असं त्या जागेला ते पेटवायचं मग ते ुदळ्याना अस हवायला लागत मध्ये जागेले हे करायचं ते टाकायचं ते नाचना मग ते उगून येते मग ते निघते जमनीत नाही तर ते उत्तय होते निघत नाही
हा हा तेची पण रोपं लावाय लागत्यात.
हो त्याच पण लावायला लागतंय नाचण्याचं पण तसच आणि भाताच रोपच पण तसच असते भाताचं
हा हा आ आमच्या इकडं भात नाहीत आमच्या इकडे ऊस आणि द्राक्ष जास्त आहेत.
होय काय
हा तिकड द्राक्ष नाही?
नाही इकडं तुमचं गाव ते पंढरपूरच्या साईड ला येते काय?
होय होय पंढरपूर तरी पण इथून आहे ना एक किती दीडशे किलोमीटर तरी आहे पंढरपूर इथनं लांब ये आमचं सांगली माहित आहे ना.
मग तरी त्या त्या भागाला चालू चांगली आहे -
हा हा हा
चांगलीपसन कुठं म्हणायचं तुमचं गाव
सांगलीपासून आमचं एक पंचेचाळीस किलोमीटर आहे. म्हणजे जत ल जायच्या रोडला जतच्या अलीकड आमच -
हा हा हा हा खरं त्या साईड लाच आल होते होय का नाही
होय होय होय होय इकडंच आलं
हा ते एकदा गेलेलोक नाही आम्ही पंढरपूर ला नुसतं द्राक्षेची बाग सगळ्यांच्या द्राक्ष च्या बागाच - आणि ते पंढरपूरमध्येध्ये पण ते मनुकच जास्तीत जास्ती विकायला असतात बघा ते
हा अ म्हणजे सांगली जिल्ह्यात ऊस आणि द्राक्ष जास्त पिकत्यात.
होय का
हा सगळ्यांचं ऊस द्राक्ष तिकडं भात तिकडच ते मग ते अ हे बत्तीस शिराळा त्यांनी तिकडे येते काय तुमच्या तिकडं?
नाही नाही तो पण कोकण साईड तो पण कोकण साईडच लागतोय ते पण चांगली आहे तिकडच कुठं लागतं की. ते पण कोकण साईडच आहे बघा ते पण तिकडे का नई भात
तिकडं इस्लामपूरच्या कुडतरी पुढं लागतय ते
हा ते तिकडला कोकण साईड हे आमच्याकड कोल्हापूर इकडं आलं म्हणायचं इकडडे कोल्हापूर जिल्ह्यातला हा कोकण साईट
हा हा
आणि तेी तिकडं सांगली जिडे तिकडे पण हाय कोकण साईड म्हणतात मी पण कधी गेलेलं नाही
भात पिकतोय ना त्यानी येईल तेव्हा ते इंद्रायणीचे तांदूळ त्यांने घेऊन येतात. जेवलो मी आत्ता हा
हा हा इंद्रायणीच करतात काय ते?
ह इंद्रायणीच करत्यात आणि त्यात तेनी असं भाताची कणी आणली होतीत, का कोणास ठाऊक ते असं अस लई वास मारत होती कशामुळे ते काय कनि तेन चांगलं होतं, सगळं दिसाय चांगलं होतं, भात केला ना भात वास मारायचा तेजा
होय.
अ कसं म्हणजे असं, हेजा भात असतंय असं अ काय म्हणत्या ते साळ्या तेन असं असत्यात ना भातात ते शिजल्यावर कसं वास येतंय ना, मग भिजला होता का तांदूळ काय झालतं काय माहित
काय माहित म तसं येत नाही ओ ते काय ते एखादं भिजलं असेल एखाद काय तर झालं असल ते
हा कनिच तांदूळ होत खरं ते लय वास मारायचं, म आम्ही काय केलं खाल्लो नाई ते अ भाकरीला ज्वारीत मिक्स करून दळलं ते
होय काय? हा हा
परवा आलती तेव्हा तेनी इंद्रायनी आणलं होत एक किलो बर
हा हा.
ते खाऊन संपवलं.
हा हा.
येईल तेव्हा ते बाळ आमचं बारकाय त्यामुळ घिऊन येत्यात नई हा म्हणजे आमच्या मामांची चू मामांच्या
मामांची चुलती
बहीण चुलत बहीण
चुलत बहिण ओय हा हा
हा.
त्याच्यामुळ आणत असतीलि आमच्याकड कस जास् तीत जास् जाना ज अ म्हणजे भाताला जे जास्त शेत आय कणी तेनी असं बारीक करत्यात
हा.
उ बारीक करत्यात आणि ज्यांच थोडं हाय ते कणी असं मोठ भात तेन करत्यात म बारीक भात कणी अस पुरवठा येत नाही अवो ते लगेच सपतय मग ता आमच्यासारख्या धा दहा माणस घरात त्यांना ते पुरवठा येत नई, जास्त जे हे हुतंय नई ते थोडं खाणा ते, ये मम्मे आणी ते पिकत नाही अवो जास्त, त्या सांग की, का काय झालं?
हा.
सांग जा जा, मम्मी बोलवाल्या म्हणाव आज शा शनिवार रववार उद्या आज काय घरात थांबायला नको मुलांच्या दंग्या
होय दोन दिवस घरात असत्यात खरं लय कालवा असतोय
शनिवा रववारी लई दमवत्यात ओ वय व्हय आणि त्यात संध्याकाळच्याला नंदुबाईची आणि मुलं दोन येणार आईत.
आ हा होय, आता का?
ते आलेली नाहीत ओ सारखं जाऊया म्हणून लागल्यात वाटतं त्यांना म
हा.
सोमवारी जाणार आईत वाडत दोन दिवस राहून
हा हा. कुठे फिरायला जाणार आहे तु
नाही नाही फिरायला ना म इकडे येणार आहे तो
हा हा मण नंत न येणार आहेत काय
हो न नंद पण येणार आहेत ते आपण ते आपण आलेल्याच नाहीत म ते कंटाळालाय दोन दिवस येणार आहे त्यांच्या बी घरात साासू सासर वयस्कर आहेतहो सासूची सेवा करायची लात्या त्याच्यामुळे कुठं जाता येत नाही मग आता इकडं येणार आहे तो
जाते हो दमून जातात
दमून जनावरं आहेत दहा ते बारा जनावर आहेत बारकी मोठी आहेत
ऐ ग एकटीन गवा करायचं एवढं
ते करायच सांगा कि ते ते अ त्यांच्या मिस्टरांचं पण ते हार होतय डेरीतने आहेत कामाला त्यांचन औरणच घरातलं
मुलं बारकी
मुलं आणि दोन हा त्याच्यामुळ ते कंटा आळत या म्हटलं दोन दिवस
हा
एका जनावरराच पहिलासा नऊ जनावर संग जनावर व्हायला लागते आणि होय त्यांना धुवायचं हे करायचं त्यांचं काही आऐवन झा वैरण एवढं जनावर आहे तर एवढी वैरण आणून पुरवठा होईलना आणि दहा बारा जनावर कधी सांभाळशील बाबा
होय आणि वहिरण मग रान स्वतःच आहे का
प्रण पण नाही ते असलेलंय असं उसातलं पाला ते काढून आण आत वाळलेलं डोंगरी गवत जरा असते ते हाताच पिंजारे असं साठवून ठेवलेलं असते पण पुरते का सांगा दहा बारा जनावर अस
नाहीच घी नाही नाही
नाही
आता ह्या दिवसात बघा आता वैरण भरपू ह्या दिव
होय होय मला दोन विकणार आहेत वाट आता गाय विकाल म्हणत होती विकणार आहे दोन गाय म्हणून ति पण हे अस त्यांच्यावर त्यांच होत नाही व पालन पोषण व्यवस्थित होत नाही मी देते आता फोट ब भरपूर पर घटले की वैरण ते त्या मनात दूध पण देतात
देतत होय त्यांना पोटाला ल लागते येव जरशी गई ना
होय होय काई होय आणि मुरा पण आहेत मुरा जातीच्या मशी मोठ्या मोठ्या त्या त्यांना पण ल लागत त्या वैर दोन ऐट्यांची आपण कसली
हा हा मग दारातही मशीन आहे का
नाही नाही हातानच काढत आता थोड्या गा बाई पण थोड्या हे नाही दोघं ज नहरा बाळको हातानेच काढतात
पडतेात हा हा
कस आहे हरच्या मशनं घणे एकदम जास्त दूध असणाऱ्या जनावरांना ते भर पडते आणि पहिल्यांदा पण ते पानवून ते लावाय लागते मशीिना नंतर ते काढल्यावर आपण मशीन हातात जरा पिळावं लागत ब्बल काम आहे त्या मशीनवरला
होय
होय ते म्हणजे पोरून निघत नाही दुधणून शेवटला नाही आपण जरा वडाला लागतय दूध
हम्म हम् मग तिथंच आलं कि एकूण एक
हो आहे होणापठ
करायच असं करायला लागतच की थांबा
ट